काय
काय नाही बघा बसलीये
काय आवरल?
आवरल की जेवण झाली.
लवकर
लवकर कि लवकरच असत्यात.
हा हा आता त्या चाय प्यायच टायमिंग झाल सोडा
तोपर्यंत दुपारच आमच टायमिंग हो चहाच आमचा लवकरच टायमिंग असत
होय होय.
वडाला जाऊन आला? जेवण आज
आ
वांग बटाट्याची आमटी केलती. नाही मी काल वडी केलेली भरपूर होती मग ती वडीच खाल्ली. आणि सुक तोंडल केलेलं तेवढंच खाल्लं ते वांग केलेलं लक्षातच ये ना ते वांगेच तर काय रोजचच पडलय ते
ताज ताज तेवढंच पाहिजे आन शिळं कोण खायचं ते?
मग कालच खाल्लच की सगळ शिळं, काल मी सकाळी जेवण केल्यावर रात्रीं कुठे जेवणं केलंय ज्यादा चपाती तेवढी केली आणि ह्यांना डब्याला भेंडीची भाजी केलती. परत त्या भा पातळ भाकरी म्हटलं नाही तिकडं असत्या ते मग त्यांच्या सुनला त्यांचा मामा घेऊन आलता, म्हणल्यावर त्यांनी आणखीन आणून दिल्या. मग कशाला उगीच करू हो आणि ते चोंगे करतात त्यांच्यात ते एक आणलेले. त्यांच्या ह्यांनी त्यातन ते आणी घेऊन आले. ते कशाला ग बाई द्यायचं म्हटलं सून प्रेग्नेंट आहे तिला खाऊ दे म्हणता, ते काय शिळ चांगल लागतं म्हटलं खावा म्हणून आणि कडक भाकरी चांगली लागतेय म्हणता न आणखीन तीन भाकरी आणून दिली. कोण काय खाता किे सकाळीच्याला त्या लागली नाही ते खुप छान असती हं त्यांनी त्याच्यात जर मीठ घातलं लं की नाही तर ते पातळ आपण उडदाच पापड करतो पातळ
हां.
त्या टाईपमध्ये असतीया मस्त लागते. त्यांच्या मुला च्या लग्नात तर कीने त्यांच्या जावे च्या मुलींन ते पारलेजी चा मोठ्ठा बॉक्स असतो की नई जमखंडी वरन घेऊन आले.
हां.
मी आजोब केलत एवढं म्हंजे आम्हाला स आम्ही घरात चौघ आय म्हटल्यावर आम्हाला चौघांना चार वेगळ्या भाक करी दिलंत्या आणि मोठ्ठीच्या मोठ्ठी अशी ती भाकरी बघायला पण लई भारी वाटते अशी. लाटत्यात? क काय कुणास ठाउ लाटतच असत्याल वाटतं. ते थापत नसते ली आपला वही चा कागद असतोय तसं पातळ!
हो एवढं पातळ?
उतळ असंतय.
हां.
हिथ अ हिकडं पण बहुतेक विकायला पण, असत्यात वाटतं कारण त्यांची आई पण त्यां ह्यांच्या गळात घेऊन आलेली गारव्याला विकतच्या भाकरी, पण त्या एवढ्या हिक तिकड पातळ नव्हत्या, त्या तिकडच्या त्यांच्या त्या भागाला की नाही खूप पातळ अशा
हां हां.
ना त्यामुळे खराबच होत नाही ना भाकरी ती.
हां.
त्यांच्याकडे ते बहुतेक उडदाची डाळ घालत असणारंय ती बाजरीच्या पिठात. हळद हळद घालून दळत्यात पण त्यांनी हळद असती त्यांच्यात. आणि काय तुम्ही वडाला जाणार हो
होय जाऊन आलो बघ आताच आलोय जाऊन. हां कधी केलेल बघा एक एक वाजता कांहीं तरी पावन एक एक वाजता साडेबारा वाजता गेलो होतो. मग तिथंच मैत्रिणीच्या घरी आवरलो आणि मगं तिकडूनच गेलो मैत्रिणी सोबत. आत्ता आलोय बघा घरी.
आज उपवास असतोय ना.
उपवास आहे, अजून काय खायचं पत्त नाही बघा अज काय आहे, उपवास काय खाल्लच नाही. हो असच वगैरे काय असं फक्त सकाळी एक एक. वाटी चहा पिलेय बघा स काळी चहा पण जास्त घेत नाही पित्ताचा त्रास होतोय, त्याच्यामु क नाही. चहा जास्त घेतच नाही.
नवऱ्याला कडग बंद न ठेवायचं.
अ होय सात जन म मागायच.
आज इचलकरंजीतच होते, कुठ तरी इकडं. व्हिडिओ पडलाय की, बाकांनी आ फेरे बांधलेले ते भरपूर दोरे होते. ते त्याला आणि कुणा तरी ह्याच हे लागलं ते पेटल.
होय होय पेटलं मी परवा दिवशी बघितलं बघा हे. आपल्या इथं नाही होते, आपल्या इथं नाही झालं ते म प्रदेशमध्ये झालंय तसं.
कशाला असलं काहीत करतात काय माहिती.
नाहीत म्हणजे ते कसं झालं माहिते काय ते कापूर वगैरे लावतात क नाही. तेव्हा ती लावायला जाऊन क ते कागद व जरा हळदी, कुंकाच्या बायका कागद घेऊन येतात की.
हां-
तर तिथंच ठेवत्यात लावत्यात आणि तिथंच ठेवत्यात कुठं घेऊन जायचं घरला परत आणि म्हणून. म्हणत्यात ते तिथंच ठेवून घेवून ते कापूर लावल्यावर ते वाऱ्याने कणी सुकून त्याला लागलेला असणार आहे, आणि तसं करत करत ते लागत गेलेलाय हाय.
हो नशिब तिथं कोण बाई वगैरे एखादी फेरा मारत असती पदराला ह्याला लागल्याव. केवढ्यात पडायचं ते.
आता मगाशी तसचं झालं बघा दोऱ्या म्हणजे पूर्ण फेऱ्या वगैरे मारल्या केल्या हां म्हणजे शेजारीच होती, ती पुर्ण फेरे वगैरे मारल्या. केल्या आणि खाली अगरबती लावलेली होती, ते बघितली नाही काय नाही आणि ते दो फेरे मारून झाल्यावरती गुंडी दोर्याची अस- वर ते आडकवायला गेले आणि साडीला लागले अगरबत्तीत. नवीन चेस साडी आहो आजच साडी नेसल्या पहिल्यांदा तिनं. काल फोन लावलाय म्हणा आणि आजच नेसल्या बघा आणि तसं झालं ते.
ताई म्हणूनच लक्ष देऊन करायचं की, मगशी तर- केवढ्या गर्दी म्हणजे तुला का मला मारामट्टीच जरा लवकर जायचं ना आपण.
हां आम्ही गेलेलो तेव्हा गर्दी नव्हती.
कारण बऱ्याच बायका कसं कामावरन येऊन आज त्याच्यात ही बेंदराचा सण म्हटल्यानंतर कशा गडबड कराय लागलेय असतेली
होय पोळ्या करायच्या
पोळ्या करायच्या पुढचा सण करतो आम्ही महाराष्ट्रीन बेंदूर असतोय. हुं
हां हां आमच्या आम्ही आज. आम्ही आजच करतोय होय पण नाही मी काय पोळ्या करत बसणार नाही.
का सण चुकवायचा नसतोय तेवढेच एक छो-
सासूच सासूबाई तिकडे करायला लागलेत की तिकड आम्हाला बोललेली पण नाही आता. तिकड नाही जाणार काहीतरी गोड करायच आंबरस आंबे आहेत आता. आमर पुरी आमरस बटाट्याची भाजी वगैरे करायचं.
हों चालतय की.
हा नाईट ओ मग तिथं सासूबाई येऊन कामाला जात्यात. त्यांनी पण मग त्यांनी येऊन कधी करणार असं होतय नव्ह. कामावरन येत्यात त्यांनी सहा वाजता मग सहा वाजता सुट्टी होत्या मग तिथन पुढ सव्वा सहा वाजता येतात त्यांनी सव्वा सहा साडेसहा वाजत्यात मग तिथंन पुढ कधी डाळ घालून मग कधी कराय च अस होतयनव्ह पहिला डाळ कुकरला, लावा मग आणि परत ते पातेल्यात शिजवून घ्या हां असं होतंय नव्ह म्हणून मगं राहू दे म्हणलं मग इथच घरातच काहीत करतो म्हटलं
हों इथच करायचं काय करायचं
होय मग तुम्हाला रेसिपी सांगू काय तिळाची चटणीची?
तिळाची
चटणी हां काय एक सोपीच आहे सोडा काय त्याला साहित्य वगैरे काय लाग येत नायी सोपीच हाय अं साहित्य सांगतो तिळ घ्यायचं एक कप परत लसूण एक- एक सहा, सात पाकळ्या लसूण घ्यायच्या लाल मिरच्या घ्यायच्या वाळलेल्या आपल्या लाल मिरच्या ते एक चार, पाच घ्यायच्या मीठ आणि तेल घ्यायचं एवढं साहित्य लागतंय त्याला मग ते कोरडं होस तर भाजायचं जास्त करपवायचं नाही तिळ जरां असं कोरडत तर तेवढंच भाजायचं आणि मग त्याच्यात लसून तेन घालायचं आणि मिरची घालून अ मिरची तन घालून कनी परतायचं ते
हा
परतून घेऊन क मीठ घालायचं आणि ते वाट्यावर वाटायचं
तो वाटा कुठं मिळायचा त्या गावाला गेल्यान गावाला गेल्यानंतरच त्याला बारीक केलं पाहिजे हल्लो पाहिजे तिथं पाटावररटा ते काय लगेचच फिरतय मिक्सर मध्ये असं चालू केलं आणि बंद केलं
हा तसं पण चालतंय सोडा झालं एवढंस त्याला काही लय लागत नाही काही नाही
मग तेल काही वर न घालायचं
नाही हो त्या परतायच म्हणलो की तुम्हाला हा ते बसताना लसूण मिरची प घालून हे करायचं तेव्हाच हे करायचं मीठ तीन घालून आणि मग डायरेक्ट ते वाटायच
म्हणजे इथ शेजारची त्यांनी पुरण वगैरे बारक पाट्यावर पाट्यावरच करत्यात त्यांचे कस पहिल्या पासून इथलेच आहेत त्यामुळे त्यांच्या घरी
आणि काय पण म्हणा ते मशीनपेक्षा का नाही ते वाट्यावर असते व्यव
सुना वैतागत्यात पण त्यांच्या काय बाई पिढी पुढे गेली म्हणे त्यांच पण कस ब्लाऊज वगैरे शिवतात म्हटल्यानंतर गडबड असती ती सासू काय पाट्याशिवाय शहरातल्या असूय आणि त्या पाट्यावरच त्यां नाही येतय ते आमच्या शेजारी त्यांची चुलती होती ती सगळ्यांच वाटून द्यायची वाटणार कोण मग वाटाय पण यायला पाहिजे ना असं
होय
पूर्वी यायचं वाटायला आता काय आता एवढं हे कोण करत नाही तसं
होय
ते ऊस तोडणारी लोक वगैरेे आहेत त्यांना घेऊन येतात सगळं साहित्य त्यांचं पाटा वरवंटा
ह
त्यांनी वाटण करून ठेवते त्या आठवड्याची हिरवी मिरचीचा ठेचा हे करून ठेवतात ना त्यांनी
हा.
आपल्याकडे बायकांना जरा करा म्हटलं की झाल हात दुखायला लागले ताईकडे गेली कि ते करीन मग चटणी ती
हा हा करायच हवे अजून
हा इकड ह्याची हे ना तिळाची चटणी तिथं गेल्यानंतर तिथं पाटावर इथ कुठला इथ आमच्या शेजारी होते त्यांच्याकडे होता पण आता त्यांनीच घर सोडून गेले तिथ ना म्हंटल्यावर ते घेऊन गेले ना सगळं साहित्य
हा, सोपी आहे एकदम एवढं काय त्यांचं म्हणजे लय रिकरकीचं काही काम नाही काय नाही सोप पी आहे.
हम्म लाल मिरच्या काय असतातच आपल्याकडे त्यामुळे काय एवढे हे होत
होय होय.
ते लगेच करून पण होतीया वेगळं वेगळं असलं की कसं खाण्यात भरपूर येतं येते आता ही त शिदोरी देतात तसं मी काल त्यांच्या त्या त्यांच्या सुनेला घेऊन आलेली मुगाच तिळाची चटणी होती वेगळी, एक लोणच आणलेलं त्या भाकरी होत्या वेगळ्या वेगळ्या आणि आपण रो जच्या जेवणातल्या भाकरी त्या होत्या
हा.
कशाची खोबऱ्याची काही चटणी होती, शेंगदाण्याची चटणी होती
हा.
ते सुक्का एकदम कोरडा पिटले होत ते
होय.
झुणका असल्यागतच होत पण बिन कांद्याच केलेलं होतं चांगलं त्यांनी, असं मी म्हटलं कधी ग बाई एवढं करून आणलं असलं त्या लांबून येणार करून यायचं म्हणजे येताना घेऊन यायचं म्हणजे भाकरी गार व्हायला
होय होय. आता काय भाकरी करून पण मिळाय लागल्यात
हो, आता लोक बऱ्यापैकी करूनच घेत्यात.
आपलं शिदोरीचं सगळं भाजी चटणी सगळं सगळं मिळाय लागलय करून त्यांची सजावट वगैरे करून वगैरे देतात
हम्म तिथं देतात पण त्याला तेवढं लागतंय पण द्यायला त्यापेक्षा घरात केलेलंच भारी वाटतय ना
हा. बर नाहीच की
विकतची ती विकतची लागते तुम्ही खोबऱ्याची चटणी विकतची आणून खावा आणि घरात करा घरात वेळ लागतोय म्हणून माणूस म्हणते जाऊ द्या आता माझे भावजय चे काम असते म्हणून विकत घेऊन येती परत आणती काय हिला चवच नाहीये बाई घरातच करते करते तिला म्हणते आणतीसच कशाल मग अगोदर मी माझ्या भावाला सवय खायची चटण्या
हा.
हम्म.